हा
ह येत म म्हलावाज न
काय?
सस्वयंपाक नाही झाला हा म्हणला आवाज येतो का
हा येतो आता हा येतो ना नाही नाही चपाती
म्हणजे घरगुतीचा राशन शनी शनिवार म्हणून बा हा का
शनिवारे ना काय का
तुम्ही तुम्हाला टाकसा आला नाही का कार्य हॅपचा परत
काय मीती आता अपडेट ला येईल होतता अपडेट करीत होती म्हणूनच फोन होत
हा करून पाहा ना तेवढंच मग बरं न चांगलं आहे ना
तर ते आले नाही वर ते आता अपडेट केलं आता कळल येतो का नाही येतो
ी पुरे करे होती वीस प म्हणजे बोलेल नव्हती एका वर बी मग अशी इसकॉल देत होत सगळ्याला वीस करेलजी
मग त्या झालं काय ते
हा मिस कॉल देऊन देऊन बोलेल एकावर की फक्त एकावर बोलेल होते व्यवस्थित
हा का,
हा,
असं ना नाचा फोन आला काय ना आमच्या
सही नाही, हॅलो आवाज येतो ना, हा येतो ना
हम
गटाच काही नाही बर तुम्ही रा
हा मंगळवारी येईन ना मग मी जाऊ का ह ये उतरू का खाली त्याला त्याच्यावर जळण हॅलो
तिकडे पाहि
अी अठशची काय म्हनल्या पक् आलू इकड आलोय आम्ही मळ्यात हा मळ्यात
हा का कुड हा का हा
हा
ह
हा एवढं बाजू ना नाही इशार भाऊस तिकडें नाही ये मा म्हणते येन
हा हा
हा ते येव
इथ मगा चार लाल का हा हा बर वाट
अं हे चांगलं ते यावलल गेलेंद आयला
म ब्लाउज शिवरायला का म लायलाच नाही कस झा
मंगळवारी साड्या ब्लाउज देईन ना हा मंगळवारी साडे त्याच्यातली फीसशीिवायची नाही तुम्हाला हा हा
नाहीई पिसनिशवय तग येलतेय एवढ खास न नाहीयेते पिसेस पिसेशिवाय जग नाही ना डच आ तर पीस आहे पण मग जीवर येत ना घरच जरी जीवर येत मशीन चालत
शिवावा
मशीन चालत नाही एवढं काास मशीन चाललं मग माण दोन तासात शिवित कसं वजेव
हा एवढा आहे बाई
मनावर घेतल्यावर मग मी शिवीच होते म मशशी चचाार निरर दवारा करतोठ तो म्हणजे वरून जात हा असं आहे एकदा बी लागलं तर ब्लाउजत
तस माझ्या मशनीवर पंधरा वीस मिनिटात ब्लाउज होत
हा द्वारा तुटत नाही मोटर बी च पाया हलेच काम नाही मोठ रे ना
हा म मोटर बना
हा त्याच्या मुळ मुळ म्हणजे बर येत नाही काही केव शब्द आवलं डुड डुड पण मग बाई आलीयता जीवर ना मझ शिवून द्या पो पण
हा ना दिल ना तेवढं फौल दीन
हा दोन्ही साड्या फॉल कााकी नाही त्याच साडीवरर सग पाहिले तिकडे आहे ले वापरली नाही ही हीच तेचतेच तरे नाही पण मग त्या्याश होन कारण अजून ती चांगली आहे ब्लाऊज शिवलं ना भारी दिसनते मी आईत घाली ते ना तेने एवढं खास वाटत
हा त्याच्यावर पीस लाइनिंग आहे लय भारी गोल्डन लाइनिंग आहे त्याच्यावर
हा लाईनिंग बी त्याच्यावर हा नाही एवढं ख ना अपडेट केलं ना आता तस फोन उचलता आला ना एकदा चौऱ्याहत्तर आणि एकदा त्रेचाळीस
तेवढे चाले का
दिलं नाही फिटीतलेव जातच नाही हा
मला एकदा नऊशे एकोण नऊशे एकोणसाठ आले पाहिल्या कॉलचे आणि दुसर ना आता केले ना तर त्याचे पाचशे सत्तावीस रुपये आले एकोणतीस क स
हा का म्हणजे तुम्ही त्याच्यात पाहिलं का पण
हा मॅसेज पडले मोबाईलवर लगेच पैशाचे बँकेत आले ना आणि याच्यावर बी आले हा
ह
आपल्या या्याच्यावर लगच करत मला सगळे टोटल साडेतीन हजार रुपये आलेत
अरे पपलिक
टोटल सगळी म्हणून मी म्हटलं बरं ये चालू करा कॉल करीत जा नाही तर पण आलेलं कार्य आहे तेवढं पूर्ण करा तुम्हाला आला असल कार्य मी केलं नाही आता मला पहिले वीस पहिले वीस आलते ना त्याच्यातले मी सोळा केलते ते बंद झालत आपण केलत ते आणि दुसर ना आले ना तर त्याच्यानंतर मी पाच केले त्याचे साडेपाचशे आले मग मला ना आता हे परत पाच आलेले आहे बोलायचेच हा म्हण मला करीत रहा
अच्छाच कॉल येलरा
हा पहिले नंतर पाच आले ते पूर्ण केले मग अनिताला त्याला फोन केला तुम्हाला केले दोनदा आणि तिने आनिताला फोन केले आणि आता परत मग तुम्हाला एक लावला म्हला आणि त्याला करावतील दोन तीन दिवसापसून म्हणते पण ती म्हणे मा फोनला चार्जिंग नाही घरीच नाहीत म्हणलं मग राहू द्या तो हे राह दे तसेच परसि माता फोन करून पाहते त्यांना सांगा तुमचं ऍप चालू करा मंग पा झाले झाले चालू हा अस बोलायचं मग तेवढंच टाइमपास
तरी
हा ना आता मी त्या दिवशी तुम्हाला म्हले ते सांगायचे पैसे भरून घ्या गेले ते खर्च चौदा हजार रुपये
कर्ज बघुन
मग काय त्या हजारां साडेतीनशे तीनशे ते टोटल किती झाल ते मला सांगा बर का. ते टोटल किती झाल ते ते मला सांगा. ते किती जणीनी दिले त टिक मार्क केलेली आहे ना वहित त्याच्यान नाही माझ्याकडे कोणीच नाही दिले मग? मग मी ते ना इकडचे इकड भरून देईन त्या एका बाइ तिच्याकडे माझे पैसे तिच्याकडून घेतले का मग तुमचे ते हजार रुपये देऊन टाकीन ते वरचे काय उरतेत ना तेवढे लगेच इकडं आमच्या खात्यावर टाकून देईन.
हा
शअअअ म्हणले या म्हणतीन आता ग्रामसभाच्या म मिटिंगला द्या मला पैसे यांना आधी सांगून -
संपले... संपले मग
एकट्याला तारांबळ आली काय करावं असं झालंय आता.
आता तारांबळीचे दिवस आहेत ना ओ हा माझ या मिटिंगला कोणी येत का नाही अस पंचवीस, तीस
कोणी येऊ न येऊ आमच्या बाई येतील मी बी येईन पण मग हप्तानी राहायच बा असं मग मी काय करीन मला फक्त किती राहिले तेवढं टिकमार्क करीत राहा. मग आता चौथा हप्ता हे होईल ना माझा
हा हा मला थोडं द्या पडत. कोणाची किती आहे? काय मागपुड लिहावं लागे ना थोडस.
हा ना मग वाटलंस बालवाडीत घेताना मग येऊ आम्ही तिकडं
हा ना म हा मग तिकडेला कारणना अस मीटिंग जास्त मग तुमच्याच बाहेर राहत्यान आणि मग आल्या नाही
हा.
त्या करत्यात आता म्हणा पण तुमच्या नाही या या काल होईल काल होईल
हं तुम्हाला सांग ना आता एक किस्सा मी याच्यावर नाही सांगत. नंतर सांगेन नंतर सांगेन आता आल्यावर
बरं
हा खृुश सकी भरली का एखादी
नाही मी नाही इंटरेस्ट घेतला.
श् नाही का तुमच म्हणत होते मला कर म्हणले चालू पण म्हणलं अ आ
मलाच होती का?
शुअ हा आता त्या दिवशी म्हणत ते सात, आठ दिवस झाले जागा भरलेली नाही म्हणले तर करतो काम चालू म्हणून कशी त मॅडम महत्वाच नाही आणायची म्हणलं बसले मग गपचूप म्हणेल अजून बाया भरलेली नाही म्हणला नका का भरलेली असना ती म्हणजे बाई तो काय सारा मनचच आहे का? कधी निघायचं, कधी यायचं, मला बोलणार नाही म्हटलं तिथं चार बाया ती आता?
मग म
बसले गप चुप काही नाही म्हणले
ये आता तर मग बोल
चार बायकात बोललं म्हणजे आपल्याला किती कस तरी वाटातं बरं आपलं एक तर काम सगळं कंप्लीट होतं.
बघ तरी कच रवले बोलत तू माझ उढ हे बोलायचे
मल्ली बोलायची म्हण तिला माहिती मग कामाचं आधुरं नव्हतं. आपलं काम लई कम्पलेट होत. ते कस बाकीच काही असो. पण जे काम करायचं ते कमप्लीटच केलं पाहिजे.
हा
हम तिची बिचारीची काय चुक आहे की नाही. पगार घेतत बाया दानदाना मंग काम करायला काय होतय. नाही हो लई चांगलं काम होतं. अभियानाचं काम कोणचं केलं तर चांगलंच पण मग ते आता कसं आहे. सगळ्या सपोर्ट लागत हो त्याला ऐक नाही.
हा
किती मिनिट झाले हो झाले. दहा मिनिटं
बर बर
बोला ठवते काही.
ते
हम्म नाही काय